आवाज येत नाही का. हा बोला ना.
अहो बोला ना नुसतच हॅलो. काय चाललं.
काही नाही.
झालं का जेवण.
झालं ना.
होव का पोरी गेल्या शाळेमध्ये.
हा.
काय म्हणते मग अजून.
काही नाही.
भैया बरा आहे का.
बराये ना
हा का.
शेतामध्ये काय काम चालूय म्हंटलं. नहीं का पाऊस कसकाय पडला मग
चांगला पडला तुमच्याकडे.
घ जोरात लगी
हो का
हम्म मग अजून ते बाई बसेल मी बी जाणे आता मा चारापाणी करायला.
हो का
हम्म अजून मग. मम्मी कुठे गेली कानु
आहे ना पापड्या करते.
हम्म भाऊ गेल असल कामाला.
होका
हम्म चाला मग ठेऊ का? कट कर तिकुनच.
बरं.